हा.
बरं आहेसा काय.
हाय, हाय, बघा तूम्ही.
बरं आहे पण. कितवा कॉल आहे तुमचा?
शी एक डिस्कनेक्ट झाला का?
हा, होय, पहिल्यांदा झाला वाढत, त्यावेेळेला माझा आवाज येत येत होता, पण तुमच्याकडनं कट झालेल.
कट झालेला काय? तुम्ही डिस्कनेक्ट झालेला. पुन्हा नाय लावताय काय, पाचच हे करताय डिस्कनेक्ट सोबतच.
पाचच करतोय. तो नंबर पण शेवटी डिस्कनेट जरी झाला तर. तो सबमिट झालेलाच असतोय की.
तोय तसा.
हा तसच भरायला लागणार. जरी झिरो सेकंद-वर. पडला किंवा निम्यात बोलून चुकून जरी कट झाला. ते सबमिट झालं की झाले एकदा.
झालं होय होय. हम्म. आणि काय आमच्याकडे असं उन्हाळ्यात कडक. हा तिसरा कॉल आहे.
बोला की, आमच्याकडे तर विचारूच नका एवढ. एवढ ऊन. पडले. भांडे तापल्यात अशी आणि पाऊस ते मिरगा पाऊस पडतोय म्हणत्यात ते.
हा कुठलं मिरग गेला वाळा आता बावीस तारखे खेला सोपतय नव्ह ते.
होय.. म पाऊस पडायला पाहिजे हो. ज्या त्या वेळेत पाऊस आणि ज्या त्या वेळेत ऊन पडायलाच पाहिजेत.
तुम्ही बाळूमामाची भाकणूक कधी आईकला
ऐकतोया. ऐकतू की असं व्हायरल होत होत्या रिलीज वर.
हा.. हा. एक आणि एक रेख सगळ्या खऱ्या असत्यात हो बाळूमामाच्या भा णूक.
होय का?
होय. होय. कधी पण तुम्ही बघा? ज्यावेेळेस-ज्यावेेळेस रिलीज होते. बाळूमामाची भाकणूक ते पूर्ण-पूर्णन सगळं-सगळं खरं असतय बाई.
काय बाई ना आता परवाची पण भाकनुक बघितली मी. पण आता काय आठवना झालंया. ते काय काय इंटरनॅश डॉन मरणार. गुंड अस काय काय होतय की रोगराई येणार, आणि जो भक्ती करल तोच टिकल.
हा कोरोनापेक्षा भयंकर आजार वेगळा येणार, काय सांगत्यात खरं आता काय आणि आता कस सगळं हे वाढलंय. ममता माया जन हिच्या जगात कमी झाली माया म्हणा एक प्रकारचे पाप जास्त वाढलंय ते पाप वाढल्यामुळ सगळ वाढलंय बघा,
लोकांची बुद्धिभ्रष्ट झाल्या बाप पुण्य कळण झालंय पापच करलेत सगळे.
होय, कुणाच कुणाला कोण ओळखना झालंय आता भरपूर बाई काय कळणार, तीन आणि चार वर्षांची पण,
होय ते समजून झाले माणसांसनी ते तर म्हा- तारा ते नसरापूरच बघितला काय? बातमी थेरडा तो म्हाता म्हाताारा त्याच काय असेल, सांगा बघू असे ते तोंड बघ मग काय तर, तोंड बघितलं तरं अग अस चेपल्या, मारू वाटालय एवढं घाणेरड्
होय होय काय समजते,
असं सारखं सारखं मग का रेंज सारखी त्या बातम्या यायला लागल्यात, पोरगीवर एवढं लक्ष देतेय मी स- सोडायला पण आणि आणायला पण जाते आणि सरांना पण ताकीद करून दिलीया, सर पण चांगले सोडत नाही हां लक्ष असतेच आमचं सारखं,
होय लक्ष असते असं दाखवायलाच लागतय कारण, होय किती वर्षाची मुलगी आहे तु तुमचे,
चवथीला आहे आत्ता,
होय काय,
हा,
लक्ष ठेवाय तुमची त शाळाच जवळ आहे ना काय लांब आय-
जराशी जवळ आहे.
हा -हा
म्हणजे लेय पण लांब नाहीये, थोड्या अंतरावर हाये, रस्त्याच्या तिकड जरा पुढं एक म्हणजे. एक चार गल्ल्या मलढून
हा. हा. हम्म हम्म. आमच्या इकडल्या भागात पण, परवा काय झालाय सांगू काय राधानगरीत. तालुक्यामध्ये. अ मुलगी काय मुलगीच, फोटोग्राफर पाशी फोटो काढायला गेलेली.
बर.
मग त्यांच काहीतरी ते बोलता-बोलता प्रेम प्रकरण झालं. त्यान त्यांचं रिलेशनमध्ये ते आलीत. नंतर तो हा तो एक तो पुन्हा काय केला अ तिला बाहेर घेऊन गेला. हॉटेल ला काय कुठं. हा हा. तिथं त्याच व्हि आपलेल व्हिडिओ तेन काढलं तिनं त्यांनं ते मित्रांना दावल नाही लगेच काही असं कळाल नाही हो. आणि नंतर ना तो नव्हे ते त्याचे तीन मित्र आणि त्याला ती तिला सारखे घेऊन तिच्यावर म्हणजे हे कराय लागले.
ना ब्लॅकमेल करून.
कराया लागला. तिचे व्हिडीओ व्हायरल करणार. म्हणून सांगायला तिचे असलेले व्हिडिओ सगळे. केलेल. त्याच्या भ्यान ती मुलगी पण सारखी पुन्हा ती मुलगी त्याच टाइमला पहिल्या स्टेपला तीन सांगाया पाहिजे होत. ती पण सारखी सहा महिने त्या मुलांच्या सोबत गेली गेल्यानंतर आता केस केलीआता तीगच चौघ पण अटक आहेत काय ते पण ते अटक असून पण काय कणी मि शीवर चाव देतात, कडवी एवढी नालायक हाय ती पोलिसांच्या हातात बेड्या असून त्यांच्या,
ते अजून ते अस तेच नाही ते निगेटिव्ह काय म्हणत्यात, व्हिडिओ क्लिप, मग घरी आला होता. बाहेर आलो तर पण ते बदला घेणार असल, त्यांना म्हणन असेल हो तस, हो-चार वास
ते कस झालंय सांगू काय आपल्या भारत देश- त्यात बाहेरल देश, त्यात जरी काही जरी अस अ बलात्कार वैगेरे झाला. तर डायरेक्ट फायरिंग असत्यात. आपल्या देशामध्ये ते अजून कुणालाच अस फाशीची शिक्षा म्हणाल्या जर काय केलेलं नाही. त्याच्यामुळे एवढं पापी वाढाले आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारत देशात कायच निकाल लावना होय बाहेरल्या देशात फायरिंग, होय.. आमच्या इथे चार दिवस नाटके करतात. मेणबत्त्या घेऊन जातात स्टँड वर. झाल त्या नंतर विषय कट.
होयच ना. आणि आणि सुटून पैसे. हो आणि पैसे फार भरलेत. आणि महिना सहा-महिन्यात येत्यात सुटून.
व्हय काय नाही. आपल्या हेच्यात तरी काय नाही बघा.
आपल्या-आपल्या माणसांन च्यावर आप
त्या मुलगीला पण, ती मुलगीच पहिला जर हे झाली नस नसती.. त्या मुलगीनं पण ती चुक केली. त्याच्यामुळे एवढं लांबड लागत गेली.
होय. पण तिला समजल न ते काय झालं नकळच काढलं असेल ना? त्यात प्रेम हाय म्हणून. गेली असल. आणि तिच्या माघारी अस कायतरी फोन कॅमेरा केला असणार आणि नंतरन.
होय. होय ब्लॅकमेल केलय म हे अस. दिवस आल्यात. आमच्या इकडच राधानगरी तालुक्यात आमच्याच भागात परवा झालेय बघा ते.
हम्म.. मुलगी किती वर्षाची होती मग?
मुलगी किती वर्षाची होती. काय माहिती? एवढं काय हे केलं नाही. पण ते न्यूजला दाखवत होते बघा. होय कॉलेजचेच ते असणार होय-होय.
तेवढच एकोणच-वीसचेच असणार आहे ती.
आ हा
ऐकल ते नवनच बा.
नवीनच की होय.
मला बारक्या पुरिंच झालं म्हणजे लई म हे वाटते. तिकडं अनेकदा ते. ड. एक मुलगी होती बघा. ती नसापूरचे चार दिन झालेलं ते. डोंगराकड एक गाव गावाच-गावाचं नाव मला आठवना. ते पण दीड-दो दीड-दोन वर्ष वर्षाचीच मुलगी होती बाई. आणि ते पोरगं. पोरगं त्यांच्याच घरात ते कामाला होत. त.
हा. हा. हा ते जात डोक्यात घालून मारल्यालं.
बहुतेक तेच वाढत ते. पोरगं होत त्यांच्या घरात कामाला.
हं
आणि तेच्या संग. खाऊ खाऊ आणायला जाऊया चल म्हणून त्या मुलाला घेऊन गेलाय. आणि तस रेप करून मारून टाकला भर दो
ते अनेक जण नव्हत का जात? जात मारलेलं बघा त्या पोरगीच रक्त ते ना तिथं जसं ते पडलेला दाखवल जात घालून डोक्यात मारलेलं बघा.
काय तिकडून?
काय? तिकडलच कुठलं तरी लांब कडलच होतं आहो. तिकड कुठं जाऊ लांबल्याच भागातलं होत ते पण
लई माणसं. माराय पण लागल्यात पोरींनाही धोका झालाय.
आता त्या ते एक्सीडेंटच काय प्रमाण सांगायला नको. आणि त्या डॉक्टरीनवर. कोण डॉ. तो, जो, तो, बघा त्या हॉस्पिटल मध्ये तो. हॅलो.
हॅलो. हा बघ याय लागलाय आवाज. यायलागलाय मगाशी जरा कट होत, होता. हा.
हा हा रेंज प्रॉब्लेम आज लई हाय आओ.
होय दमवायलालागय.
होय-होय.
डॉक्टर म्हणायच काय म्हण्याचा
ते डॉक्टर न ते न अ तिच्यावरच कि नाईट ड्युटी ला होती आणि तिला ते रेप करून तिला मारलेले कि तिला पण.
होय होय ते ले वर्ष झाले त्याला दोन. तीन वर्ष झाले त्याला.
दोन तीन झालं आता मागण्या ह्याच्यातच त ते खू तर तू कुठलं गाव होतं कि हो ते?
होय मी आधी डॉक्टर ठरवली होती आणि नाईटशिफ्ट ला चा थांबलेली आणि स्कूटीवरून जात होते पण गाडी पण बंद पडली.
हा हां
कीनाय त्या जणांनी त्यांच्या मग तिच्याच स्कुटी तल पेट्रोल काढून घेतला. दोन मिनिट दिले. डॉक्ट ट्र होती ती मी ऐकलेल. हा ऐकेल होते. ते जे फोन पण बंद होता मग कायतर ते डॉक्टर म्हणाल ते मला मी काय सांगत नाही कोणाला केस स नाही मला जगायला जगू द्या तरी ते ऐकले नाही मारूनच टाकल. असं बातमी ला त्रास अस होतो म
हां हां एक मिनिटं हां.